नमस्कार,
नमस्कार बोला.
बरं
तुमच्याकडे असं काय आहे प्रसिद्ध म्हणजे असं प्रेक्षणीय स्थळ कुठलं आहेत का?
आमच्याकडे अं नकाने तलाव ये.
बरं
हा मस्त आहे बघायसारखं. अ मनोदेवीच मंदिर आहे.
बरं बरं
अ अजून अ इच्छापुरती गणपती मंदिर ये.
इच्छापूर्ती.. म्हणजे, असं का म्हणजे नाव?
इच्छापूर्ती म्हणजे, कोणाला तरी पावलेला ये इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून त्याचं नाव इच्छापूर्ती गणपती मंदिर ठेवलेलं हाय.
बरं, बरं,
असं आहे मणुदेवीचं मंदिर ये अ स्वामी नारायण मंदिर.
हम्म
अ ते आठ वाजेपर्यंत उघड असतं रात्री.
बरं
अं स्वामी समर्थच मंदिर आहे. मोठं केंद्र आहे. आमच्या इथं म्हणजे पाच सहा केंद्र आहेत.
बरं
हा स्वामी समर्थांचे अं एकरा देवीचं मंदिर आहे.
हो, हो,
अ धनंदाई देवीच मंदिर आहे.
बरं
हा आमच्या गावापासून थोडं अंतरावर पेडकाई मातेचं मंदिर ये.
बरं बरं
असं असं बरं जे अ विठ्ठल मंदिर ये.
हा हा
अस म आता ये आषाढी एखकादशी येते ना.
हो
मग ते आशाढ एकादशीला विठ्ठल मंदिरची यात्रा भरते. अजून आमच्या गावात राम मंदिर ये
अरे बाप रे हां
हा राम मंदिरचा पण मोठा कार्यक्रम होतो.
हम् हम्म हम् रामनवमीला वगैरे ना?
हा मोठा कार्य क्रम होतो आमच्या इथ अ इच्छापूर्ती महादेव मंदिर आहे. अजून
हो बरं.
हा मग त्या मंदिराच्या अवतीभोवती अ लहानपोरांना खेळायसाठी अ सरगुंडी म्हणतात ती आहे. अ झुलाय अशे लहान पोरांचे खेळायचं.
हम्म हम्म हम्.
असंय. मयकरा देवीची यात्रा भरते चैत्र चौदसाला.
हो. एकवीरा आईवर ते गाणं पण आहे ना.
बरोबर.
हो.
हा मग ते, देवी पण आमची कुळदेवी म्हणजे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे.
बरं.
पण आमचे सगळे म्हणजे भाऊ बहीण पहिले पासून जुनी पिढी या एकविराला मानत गेले.
हम् हम्म हम हम.
मग आमचं आता लग्न च झालं ना.
हम.
तर तो चुडा चढवता बघ तुम्हाला माहितीय का ते चुडा चढवायचा?
हा ऐकून आहे म्हणजे ते साडी वगैरे
नाही नाही नाही.
हां.
अ नवरदेव नवरी माहिती आहे ना तुला?
हा हा.
हा मग नवरदेव नवरीच्या हाताला ते काकण बांधता बघ.
हो हो हो हो.
ह आणि गळ्यात ते पिवळे धागा असत बघ.
बरं हां हां.
हा मग ते, लग्नावल्या झालं का मग ते उतरवता
हा.
अ उतरवलं का लगेच ते अ देवीला जाता. तो चुडा असतो ना.
हा.
काही हिरव्या बांगड्या असता नवरीला आणि नवी नवरीला ही देतात.
हा.
हा मग ते चुडे, ते काकण, काही ते गळ्यातलं पोयत हे देवीला ठेवायला जातात.
अच्छा हां.
असं करतात. मग लग्नानंतर सत्यनारायण करतो आम्ही सत्यनारायण माहिती आहे ना.
हो! सत्यनारायणची पूजा माहिती आहे ना.
हा! मग नवर नव जोडप राहिला का?
हम्म!
मग सत्य नारायण करतो. तिकडं पण करता का? नवा जोडप
हो नव्या जोडप्याची
हा! मग असं करतो. मग ते चुड्याचं मग मग आता माझ्या मुलाचं लग्न झालं ना आम्ही अजून गेलो नाही तिकडं तुळजाभवानीला, फक्त एक पिऱ्याला एक चुडा वगैरे चढवून दिला
हम्म!
अ! तिथून दबावानीच बंदिली, जायचं राहिलेलं.
हा! हा! हा!
असाय
अच्छा! ते काय वर्षभरात जाऊन यायचं असतं ना काहीतरी?
हो ना! जाऊ आम्ही. जायचंय. मुलाला पण सुट्टया भेटायला पाहिजे?
हो खरं हाय की.
आता सुनेचं ऍडमिशन घ्यायचंय.
बरं ते शिकतात का?
हो! बी. एस. सी. केमिस्ट्री झालेली आहे ना तिची.
बरं बरं बरं!
मग बी. एस. सी. केमिस्ट्री झाली, आता एम. एस. सी. ला ऍडमिशन घ्यावं लागेल ना मग.
हम्म!
असं! ते मला काय समजत नाही ते ऑर्गनिक नाय ते काय असतं ते
हा! हा! हा! हा!
ते ऍडमिशन घ्यायचंय. नाही तर मग बी. एम. एल. टी. ला म्हणतेय ऍडमिशन घ्यायचं.
बरं!
बी. एम. एल. टी. म्हणजे ते लॅबमध्ये अ असत तेज ना?
हो! मला पण एवढी फारशी माहिती नाही
हम्म!
पण असेल हा
हम्म! मग ते करायचंय तिचं, सुनेचं बी. एम. एल. टी. अच्छा!
बरं! बरं!
मग एम. एस. सी. ला ॲडमिशन घ्यायचंय
हम्म!
असं करायचं.
मग काय कसं रेग्युलर का एक्सटर्नल असंत?
नाही रेग्युलर नाही, आता रूमवर पाठवावं लागेल ना तिला.
हो!
फक्त मग परीक्षा देण्यासाठीच
परीक्षा द्यायला प्रॅक्टिकल राहिली तेव्हा येईल
हम्म बरोबर आहे
तिच्या सोबत पाठवां लागेल ना मताला
हो
आता बघू आता कसं कस होतं
हो ना
हम्म ऑनलाईन फॉर्म भरला गेला नाही तिचा
हां
फी तर इतकी महागली ते मॅनेजमेंट कोठ्यामध्ये साठ साठ हजार
अरे बापरे
ह आणि ती पण फी वापस येणार नाही शिशुवृती भेटते ना
हो हो
फि रीटर्न भेटते बघ
हो स्कॉलरशिप
स्कॉलरशिप
हम्म
ती भेटणार नाही मॅनेजमेंटमुळे आ
हम्म हम्म हम्म हम्
असे मग ती सांगते आता मग जाऊद्या पुढच्या वर्ष ऑनलाइन फॉर्म भरेल मग तेव्हा ऍडमिशन घेऊ मॅनेजमेंटच जाऊ द्या मग म्हणे असं सांगते
हो नाही आता खूप फी आहे आता किती प्रत्येक गोष्टीला न नीटला म्हणा किंवा इंजिनिअरिंगला किती दीड दीड लाख मुलींना तर
बरोबर आहे ना
हम्म
याची पण फी ऐंशी हजार सांगत आहे ना मग
हो ना हो
एम एस सी ची
तेच ना लाखाच्या आसपासच की
आणि नाशिककडे जीआर लागून गेलेला आहे पोरीना फुकट शिक्षणाचा अं आणि इकड आमच्याकडे नाहीये
हो ना
आता माझ्या बहिणीच्या मुलीची दीड लाख रुपये फी होती
हम्म
एक लाख पन्नास हजार हं
हम्म हम्म
तर त्यांच्याकडे जीआर लागुन गेलेला आहे जीआर लागला तर तिला फक्त तीस हजार लागले ड्रेस वगैरे घ्यायला.
अरे बापरे हम्म
पूर्ण पैशे अशेत एक रुपय लागला आणि वरून
हो
मग तसं आपल्याकडे पण पाहिजे जी आर
तेच ना व्हील की काय आता.
केव्हा व्हील आपलं काम संपिल तेव्हा?
ह
हम्म. आपलं काम संपल्यावरच होईल ना.
काय म्हणताय?
बोल ना.
जाऊ देत काय.
आ.
सगळं महाग महाग आणि ते कोरोनापासनं तर सगळं म्हणजे शिक्षणातलं हेच गेलंय.
कोरोनापासून बरबर.
हो सगळं शिक्षणाची वाट लागल्यासारखं झालंय.
केव्हा व्यवस्थित व्हील केव्हा नई
मग काय.
ह बेकार होऊन गेलेल हाय.
हम्म.
कंडिशन.
हो ते आहे.
तुमच्याकडे प्यायचं पाण्याचे नळ येता का?
हा नळ.
दररोज?
फिल्टरचं पाणी असतं. पाणी येतं आपल्याकडं एक सात दिवसाड वगैरे असं हम्म मग ते भरलं की झालंच की मग प्यायचं पाणी. हम्म.
काय काय ठिकाण नळ असता काय काय ठिकाण काणी विहीर असते असं
हापसा पण असतो ना. हा हा हा.
आमच्याकडं हापसा तर आता दिसणार पण नई.
नई आता कुटच नई ना आता खूपच प्रमाण कमी झालंय त्याचं.
हा. झालंच नई ज्यांचे होते ना ते सुद्धा बंद झाले हापसा.
बंद झालंत मग काय.
आणि लहान वीर गोलमधली चौखन मधली वीर येते बघ ती
हो हो.
हम. हम काय तर.
तुमच्याकडे शिव कथा पण होते का?
काय?
शिवकथा.
शिव कथा
हा.
तुमच्याकडं का?
तिकडं होते का तुमच्या गावाकडे?
होत असतात मंदिरात वगैरे.
मंदिरात नाय ग आता बघ तेस टीव्हीवरचे प्रदीप मिश्रा बाबा माहिती येत तुला?